हॅलो, हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
आवाज नाही येत हाय.
हा येऊन राहिला आवाज. हॅलो. तुम्हाला नाही येत का माह्या आवाज? हॅलो. हॅलो. हॅलोॅ. हॅलो, हॅलो, हो आता येवू राहीला. हो-हो येऊ राहिला आवाज
हॅलो
हॅलो हॅलो
तुमचा आवाज येत आहेत मला आवाज आला
येऊन राहिला का आवाज माया हो येऊन राहिला माझा येतय का तुम्हाला हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येऊन नाही राहिला तुमचा
हॅलो
हॅलो- हॅलो हॅलो
हॅलो हा आवाज
आला का आवाज
हो आता आला आवाज तुमचा किती किती वेळचा आवाज नाही येत
हो ना इतक्या वेळचा आवाजच नाही येऊ राहिला
हॅलो
काय नाही झाले की नही कामा तुमचे हॅलो काय आवाज आहे हा हॅलो हॅलो हॅलो
हा आवाज
हॅलो
हॅलो
रेंज वाढ नाही वाटते तुमच्या इकडे
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो